काय कर सांगतो आवर आणि शिऱ्याकड जा. तिथं लाईट अससली तर तिथं चार्जिंगला लाव आणि तिथंच बसलाय तईपर्यंत.
शिऱ्याकडं जायला पाऊस पडालाय की.
गाडी नाही तुला.
कुठली गाडी मला?
आणि काल कशात फिरालतसा मं
ती वॅगेनार आहे.
कोणाची आहे ती.
ती पप्पांच्या एका मित्रांची हाय त्यांच्याबरोबर गेल्यात त्यांची.
म जा की घेऊन ती.
ह हं नाही बाबा.
का?
उगीर अंधार होता, म्हणून घेऊन गेलतो मी आणखी शिर्या.
का खरं मग घेऊन जायला, काय प्रॉब्लेम आहे पेट्रोल आहे नव्हे त्यांच्यात.
आहे.
म त्यो कुठं विचाराय लागल्यात आता जायचं तेवढं हं.
अबरुच खोबर हुतय ती गाडी घेऊन गेल्याव.
ऐ होऊ दे तिकडं म्हणजे ज जुना डबड आहे का एकदम.
हम ती तेनच त्या काकानच. सेकंड हँड घेतली ती गाडी आणि ती गाडी कणे शाणे रिवर्स मारताना मध्येच. बंद पडत्या एट हंड्रेड होती हेची.
तसली डबड हाय ते.
लय डबड हाय ते शिऱ्याचा व्हिडिओ आहे मी तुला चौकात एका आम्ही थांबलेलो काय.
हम्म. आणी.
आणी शिर्या गाडी चालवालतं त्याचा व्हिडीओ पाठीवतो, मी तुला त्या व्हिडीओत गाडी बघ कितीदा बंद पडल्या. सगळं गाव तोंडाकडं बगालतं शिर्याला म्हणलं भावा माझी अब्रु.
आणि तुमची गाडी कुठ गेली म
आमची गाडी आहे की दारात तिचा प्रॉब्लेम आहे गं.
शिऱ्यापर्यंत शिऱ्यापर्यंत जाण्यापुरती पण नाही तिच्यात काय कपॅसिटी. हम्म
नाही नाही एक वायर निघत्या.
हम्म
आणि ती वायर निघली की म गाडी बंद पडत्या वाटतंच. ती वायर परत निघल्या आणि
थांब एक मिनिटं नुसता ड्राय करते ते थांबू नको त्याला बघत. त्याला दहा मिनटं लागते दहा मिनटांने वाळून थांबते ते. जा तोवर तुझं काम करून ये जा काय करणार आहेस ते, हा बोल.
ती वायर चा म्हणजे गाडी ती चालू करायला कणी, मला गाडीच्या खाली जायाला लागते ती वायर घालायला.
ओ माय गॉड असं हाय व्हयं काम.
कसं असतयं माहितीय काय मी अडकलो.
हमंम
हलक्यात काय अडकत नाही, हॅलो
नको नको म टू व्हीलर घेऊन जा.
हँलो
हॅलो. हॅलो.
हम्
हॅलो.
हॅलो.
मग टू व्हीलर घेऊन
अल् येऊ.
हॅलो ऐकालोय बोल या लागलाय या लागलाय.
तेच की मी मला टू व्हीलर घेऊन काय भिजत जाऊ का आणलं.
एवढा पाऊस पडाला लागलाय उसानत नाही त्याला.
हो बा पाऊस मोठा येत कोल्हापुरात मग तुला कालपसन काय सांगालय पाऊस थांबला नाही इथं झिट आणल्या पावसानं.
आमच्याकडं काल दिवसभर नव्हता एक मधी असं जरासं झिरमट झिरमट आल्यासारखं झाला. त्यानंतर काय पाऊस नव्हता असं ढगाळ वातावरण होतं. आणि संध्याकाळी साडेसात वाजता जे रप्पाटा चालू केता पावसानं. ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत पाऊस पडलता.
अगे इथं थांबलंच नाहीय कालपासन पाऊस कंटा आणलाय.
कसं काय एवढं पाऊस पणा आलाय तिकडं आम बरं झालं बाबा आमच्याकड मर्यादित आहे. आमच्याकडं मर्यादित आहे ए नाही तुमच्याकडनं कसं ते राधानगरीथे जवळ आहे ना.
हा मग राधानगरीतच बुक्का पाडायला आहे आणि तिकडन त इकडे पडायला चालू होते.
होय त्यामुळे तिकड पाऊस भरपूर पडायला लागलाय.
राधानगरी धरण एकाहत्तर टक्के भरलं होय.
अ मागच्या वेळेला पंचाव्नने आता दोन दिवसात एकाहतर.
मजी पाऊस बघ असला जोरात चालू हाय इकडे.
पाऊस पडत असणार की आता चंद्या त्यांच्या गावाला जायला भारी हाय णी.
व्हय.
मज्जात एकदम रुयल सुकूनच.
रिअल सुकूनच जबरदस्तच हाय साईडच भारी आहे का आम्हीारं जातो का उगच जातो.
होय होय बरोबर आहे बरोबर आहे का काम आहे आपल्याला मला सकाळी श्रुती म्हण त्या आधी कुठे फिरायला गेली नाहीस घरातच आहेस. मी म्हणत खूप फिरलोय ग म्हणलं श्रूती आता मी रेस्टवरर आहे म्हणटलं.
आमची जिंदगी आम्हाला एवढी फिरवायल्या म्हणायच.
या यामधलं काय म्हणलं ते. या दिवसा या वर्षी म्हटलं मी इतकं फिरलो इतकं फिरलोय ना आता माझं शरीर म्हणलं बास आदिती रेस त घे म्हणून वय शेगाव आजीनंटा वेरूस सगळ उन्हात फिरून झालं. मुंबई फिरून झाली.
आधी तू फिरून आलेस राव मी नाही फिराय गेलो कुठ.
जीवाची मुंबई करून झाली म्हणजे जावा की तुम्हाला कोण अडवले.
नाय नाय कस आहे.
कस हाय.
ते क्रायावर ना पैसे गोळा करालोय.
होय होय होय करा करा गोळाकारा आणि मग तुम्ही मोठी ट्रिप करून या ह कुठली फि तर कॉफी प्यायला केरळला जावून या
सग सगळ्यांकडनं मागत मागत जाऊ नये पाहिजे
हा हा नाही निम्म घरात न घ्या निम्म गोळा करा आणि फिल्टर कॉफी पिऊन या केरळला जाऊन
नाही मग केरळ जरी ह्यावे्याळेला गेलो.
हम्म.
केऱ्याचा कंडका पावडूनच परत येणार.
चालतंय की
काल रात्री केलय प्लॅनिंग आम्ही मी आणि निशिऱ्यानं.
आणि तो तिसरा नाही का त्यात.
हय की त्याला कस असते त्याला अचानक मधे उचलायला लागते किडनॅप केल्यासारखं
हा नाहीतरी येत नाही काय मग
तुझी बायको दंगा करतेया
का
तुम्ही त्यांच्याबरोबर फिरताय म्हणून
मग ते तिला बी घेऊन जावा मग आता काय एवढं त्यात मग नाही मग तुम्हाला लिमिटेड वागाला पाहिजे नाही मग
आ
तुम्हाला मर्यादित तुम्हाला म्हणजे तोंडाला असं कुलूप लॉक लावा नाही तिला कुठं काय मराठी समजते सोडा हा एक अडव्हांटेज आहे मला
खर कसा आहे ती ती परशा मग अडगल्यासारखं होते ग
होय ते पण ऑकवर्डे फिल होते
होय मग मी शिऱ्या इकडे एकीकडे दंगा करणार
हम्म
प्रश्नाला तिच्या तिकडे जाऊन बसायला पाहिजे आम्हाला काय ऑकवर्ड होत नाही
धरमपत्नीला प्राधान्य द्यायला पाहिजे नाही
नाही देत तो
होय की नाही
नाही देत तो
का
तेच टेन्शन आहे तिकडनं आल्यावर चुकून डिव्होर्स व्हायचा गप्प करण
का र तुम्ही असल्यावी येत नाही होय आता तुमची काय अवस्था वेगळी आहे
त्याच्यावर दंगा करत बसेल तेची गॅरंटी आहे मला फुल गॅरंटी आहे
असं काम हाय वय मग नको मग राहूदे रिस्क घ्यायला नको
तो आमच्याबरोबर दंगा करतच बसणार कन्फर्म दंगा करत बसणार आणि त्या दंग्या
एक एकदा लग्न विस्तवर बाद झाले माणसास नाही तुम्ही आणि काय करू नका ग बसा हॅलो
हॅलो बोल की आवाज गेलता का
होय आवाज गेलेला कोणाचा
आवाज
कुणाचा आला फोन ह हॅलो हॅलो का ग काय झालं डोअर ला आले पॉवर बटन ऑफ कर की बंद कर झालं कंप्लीट.